हा बोला काय नाही आता आवरून बसले.
होय आला का मुलगा शाळेतून?
येतोय.
हम्म आता ल बरोबर आहे आल्यावरती आता पुन लगे खायला काहीतरी करावं लागेल पोरांना
होय आता लगेच नाही सोडा एक तास खेळायला
एक तास खेळायला गार्डन वगैरे असेल की जवळ तिथं पोरांना खेळायला
हा आहे की. सोसायटीचं गार्डन आहे, तिथे जातात खेळायला, क्रिकेट खेळतात पळून घेेतात ते पण पाहिजेच ना मुलांना घरात बसून काय मोबाईलच बघत बसतात.
नाही मोबाईलची सव वगैरे लावू नका थोडंसं गार्डन वगैरे पण नाहीयच खेयला, जवळ असलं तर उलट चांगलंच ये थोडस हम्म. अजून मग काय चाललं विशेष पाऊस वगैरे आहे का.
पाऊस आज नाहीये.
हम्म काय ना माझ
हा दहावी नंतर तुमचं काय काय काय शिक्षण ग झाले तुमचं
माझ दहावी झालंय, दहावी नंतर मंग अकरावी बारावी म्हणजे बीए च झा माज ग्रॅज्युशन आर्ट्स घेतलं होत नंतर ना टायपिंग झालं टायपिंग त्याच्या नंतर मराठी थर्टी इंग्लिश थर्टी आणि ड्रेस मेकिंगचा कोर्स केलेला मी बारावी नंतर मग बारावीच्या बेस हं. ड्रेस मेकिंगचा आयटीआ झालेला आहे, माझा आणि त्याच्यामध्ये आम्हाला हेच उम्म्म शिवणकाम विणकाम पुण उम्म्म आताच नाही ड्रेस वगैरे नाही शिवत आता विसरून गेले मी, दला दहा वर्ष होऊन गेलेत मला त्याला आता हा त्याला फक्त सर्टिफिकेट वगैरे भेटलेलं आहे मला मी माझं स्वतःच बुटीक वैगेरे टाकू शकते, त्याच्या मध्ये त्याच्यामुळे माज बिझनेस चालू करू शकते, त्या कसं आहे प्रायव्हेट वैगेरे क्लास कराव लागत मग ब्लाउज चा ड्रेस चा नायतर मंग फॅशन डिजाईन चा एखादा कोर्स कराव लागत नाय तर म सर्टिफिकेट वर्ती अ मी टाकू शकते माझं स्वतः आणि ड्रेस मेकिंगमध्येध्ये असे मला टाके वगैरे शिकवलेले पुन्हा त्याचे एक्झाम राहतात मग ते हे पण एक करियर चांगलं आहे बर का म ड्रेसमेकिंगच आपल्या मशीन पण येऊन जात त्याच्या मध्ये आपल्याला वेगगळ्या प्रकारचे नविन नविन नविन प्रकारची डिजाईनची ब्लाउज वैगेरे शिवता येतात पुन्हा आपुन पण त्या मध्ये ड्रेस पण नवीन प्रकारची शिवू शकतो पुन्हा माझी एक आत्याची मुलगी हे ती फॅशन डिझायनिंग की केलेली गव्हर्मेंट क्लासेस तिन स्वतः आता तुम्ही कोणतेही उम्म्म हे द्या वनपीस तिला वैगेरे तुम्हाला समजा कोणत्याही म्हणजे प्रकरचा धागा दाखवला तर शिवून देईल तसा तो वनपीस आपले हे नवर नवरा मुलाचे पण लग्नामधले सूट असतात ना ते पण शिवायला शिकवतात आपल्याला फॅशन डिझायनि मध्ये हम्म ते कोर्स खूप चांगला आहे उलट मी तर म्हणते दहावी बारावी झाल्यानंतर फॅशन डिझायनंग मध्ये लेडीज ने त हमकाज जावं कारण मुलींसाठी तर तो गव एकदम छान कोर्स हे फॅशन डिझानिंगचा हम आणि थोडा वेगंला पण ना आता हे इंजिनिरंगर वैगेरे तरी मुलं भरपूर करतात डीएड वगरे झाल तरी काय जॉब वगैरे लवकर लागत नाही काहीच नाही सोप सोप तिन तर तिच करियरच घडवलं आताचीच मुलगी तर ति इकं छान म्हणजे बारांवी नंतर ॅशन डिझान गेली तर इतक सुंदर तिने शून घेत तीन वर्षा आ स्वतः मध्ये बुटीक टाकलेली ये आता स्वतः वन पीस वैगेरे शिवती प्रत्येक प्रकार च्या ड्रेस वैगेरे येतेय अशी मस्त जी देसाईन म्हणाल ते शिवती आणि ऑनलाईन वगैरे पण तिची खूप विक्री होती सध्या ऑनलाईन पण ती सध्या फेसबुक कला वगैरे आहे तिं स्वतःची अड वगैरे करून विकती तिं मस्त तिची पण विक्री वगैरे ती हा खूप छान आहे तिचं तिचा बिझनेस खूप छान चालतोयता पण तिन करिअर छान केलं त्याच्यात इंटरेस्ट तिचं इतं डोकं आहे मशीन मध्ये तिला म्हणजे पहिल्यापासूनच आवड होती तिच्या पप्पनी वगैरे मशीन घरी घेतलेली हा आधीपासूनच आवड होती तिला करायची त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही तिला मग आता तिचं चालू आहे स्वतःच्या स्वतःच्या पायावर उभी आहे सगळं ती म्हने बाहेर जॉब वगैरे करण्यात घालण्यापेक्षा आपलं आपला स्वतचा काहीतरी बिझनेस चालू करायचं म्हटली तीना कस परमनंट जॉब असेल तर चांगलीच गोष्ट आहे नाही तर मग काय ते आपण इकडं जॉब करायचा काही आपल्याकडे म्हणजे परमनट के थोड माणस टिकत तरी टेम्पररीवर करायला परवडत पण दहा बारा हजारावरती जायला पाहिजे पुन्हा पुण्या ठिकाणी वगैरे करायचं म्हणल्यावर ते जॉब त्यांना पूर्ण दिवसच जात हो
दिवस जातोय ट्रॅव्हलिंग मध्ये खाण्यापिण्याच अवघड
ते ते पुण्याला त्या ट्रॅफिकमध्येध्येच माणूस दोन तास अडकून पडत
होय होय त्यापेक्षा स्वत स्वत शॉप घातलं आपल्या टायमिंग न कधी पण जा
कधी पण या आपला आपलं शॉप वगैरे ती सकाळी उघडती मस्त तिचा टाइमिंग पण ठरलेलं आहे आपले काम वगैरे आवरायचे पटकन शॉप वर बसायचं स्वतः स्वतः चालू ठेवती मस्त तिचा बिझनेस मलाही करायचंय पण माझा सध्या मुलगा लहान पडतो ना तर थोडस आता तो मोठा सारखी कसं माझं थोड डों आहे शिलाई मशीन मध्ये वगैरे
हा आपलं डोकं पण लागतय मला त्यात इंटरेस्ट नाही
अ नाही-नाही मी आता फॅशन डिझाइनिंग आता काहीतरी करणार कोर्स नाईतर आपल कमीत-कमी ब्लाउज तरी क्लास करणार. ड्रेस तरी क्लास करणार. बसून का होईना. आपल्याला तेवढं तरी चालू राहत ना बिझनेस.
ले स्वतः स्वतःच झाल तरी. भरपूर झाल. कारण आपल्या लेडीस च.
एक ब्लाउज आहे. आमच्या इथ पाचशे-सहाशे रुपये नुसते लेडीज शिवतात नुसते ते ब्लाऊज.
वर्षातून आपल्या किती साड्या होतात. आणि प्रत्येक साडीचं ब्लाउज म्हटलं तर किती बाहेर शिलाई जाते. त्यापेक्षा स्वतः-स्वतः केलेलं खूप चांगलं आहे.
खूप चांगलं आहे. आणि आपण आपलं काहीतरी स्वतःचा बिझनेस घरगुती आपण कपडे पण ठेवु शकतो विकायला आपण आपलं आपण ते पण तोड फार म्हणजे छोटस एक शॉप काढू शकतो घरगुती बसून बिझनेसचे नादात म्हटलं तर बाहेर जॉब घरगुती आपण चालू करून शकतो मशीन क्लास पिको, फॉल वेगवेगळ्या प्रकारचे कपडे आणले समजा घरात ठेवायला, विकायला गल्लीतले वगैरे येतात ना आपल्या कॉलनीतले लोक कस बगायला वैगेरे आपण थोड ऍड करायची आपल्या आता व्हॉट्सअप वगैरे निघालं व्हॉट्सअपवर आपण त्याची ऍड करू शकतो. त्याच्यानुसार आपण आपला बिझनेस वाढवु शकतो.
हम. बिझनेसलाच महत्त्व आहे आजकाल, उलट आपल्या हातात राहतो बिझनेस ही जॉब तरी करून
काय नाही होय.
आणि आपण कस तुम्ही तर चालू कराच ना मग घरी बसून काहीतरी बिझनेस वगैरे
ते माझा अजून काय क्लास वगैरे काय झाला नाहीये ना. हम्म मला असं हेच काहीतरी करायच आहे क खाण्याचा पदार्थ.
करतात ना मग युट्युब वरती तुम्ही स्वतःचं चैनल वगैरे चालु करु शकतात रेसिपी
म्हणजे आमच हेच्या आधी बिर्याणीच हे होत अ हा बिर्याणीची गाडी टाकलेली आम्ही, हा मग त्यानंतर जरा डिलिव्हरीचा तेन प्रॉब्लेम झाल्यानंतर आम्ही बंद केला नाही तर आमचं चांगलं होतं ते
दीर बघत होते. आम्ही घरा घरी बनवून देत होतो. जाऊबाई तिघी सगळेच घरचेच करत होतो पण चांगलं होतं ते
चांगलं होत आणि ना एक बिर्याणीची प्लेट नाही ना म्हणत सत्तर, ऐंशी रुपयाला सहज विक
हा. साठ रुपये हाप आणि एकशे दहा रुपये
फुल बघा किती छान मग हम्म खरंच ओ जॉब हे पेक्षा बिजनेस ऐकत नाही तुम्ही काही म्हणा. बिझनेस चांगलाच आहे. हा मग काय हातात पैसा पण राहतो आणि आपलं, आपल आपल्या मनावर राहतं सगळं कसं करायचं, काय करायच आणि एकदा आपली जर का चव आवडली लो खंदा समोरच्यांना तर मान आपलं गिर्यायक पण वाढतं मस्त, छान.
हा.
आणि माझी नणंद पण इथच राहती ना संभाजीनगरला ती स्वतः सुद्धा काय करती स्वतः अशी अ घरगुती आपले हे अ चकल्या, कर ज्या, लाडू हे दिवाळी सीज खुप घेते ऑर्डर आणि ति ऑर्डर इतक्या चालतात तिला म्हणजे दहा, बारा किलो नुसती भाजणीच कराव लागती. अ चकलीची तिच्या चकल्या तर इतक्या विकल्या जातात कि बस चकलीला खूप ऑर्डर आहे या भागात. हो हो. त्याच्या मुळ तिनं बसायला टाइम नसतो त्यांना दिवाळीमध्ये इतकं म्हणजे दोघं मिस्टर पण
हा हा पण ते स्वतःचा बिझनेस लागला की
अडकून पडतय, राबाव लागतय हो ते पण आहे नाही तिचे मि स्टर वगैरे करू लागतात. तळण वगैरे ते स्वतः पीठ वगैरे भिजून देतात, अस चकली वगैरे करतात खूप घेतल्यात आता डॉ. लोक सुद्धा विकत घेतात. हम् तिला आता परवा आता परवाच तिला पस्तीस पस्तीस पुरणपोळी ऑडर आलेली तिला पसतीस पोळ ह्याची नई पसतीस पोळ्याची. चाळीस रुपयाला पोळी विकली ती पूरनाची.
छान की ओ.
हम् इतका बिझनेस तिचा छान चालला करू शकतो आणि कस बिझनेस. एकदा आपण पडलं एकदायडया येऊ गेल की आपण त्याचे सक्सेस हो शकतोथोडंफार. खाली उतार होतच राहत त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. कसं तुम्ही पण घरगुती असं चाल करू शकात आता पु बि बिरयाणी.
हा तेच काहीतरी करायचं म्हणते मी. दालच्या राईस किंवा काय असं.
हा आणि आता युट्यूबला तर कि.. नवीन नवीन प्रकारच काय काय य तुमच्या इकडे हे येत नाही का तुम्ही असं हे बनवत नाही का ते उचंण आता न नवीन नवीन आलतं बघामध्ये. त्याच्यापासून मॅट तयार करायचे उलंचे मॅट ते पण आपण विकू शकतो स्वतः सेल करू शकतो माझी एक मैत्रणी आता हे. गणपतीच्या सीझन मध्ये गणपतीच्या खाली कमळसन वगैरे नसतं का.
हा हा हा
ते स्वतः शिवून विकती तिं तिनं सुद्धा माझ्या पशी अे म्हणजे इथं शॉप मागत ना इथं त्या दुकानामध्ये. दहा बारा एक डझन आणनून. विकली होती रघुती शिवती आपल्या कपड्यांपासून ते हा खूपच छान तुम्ही पण करू शकता तो बिझनेस खूप चांगला आहे.
हा.
हा. त्याच्यामुळे तेच एक बिझनेस आता मला पण पाहायंय आता माझं मशीनमध्ये आहे थोडं म्हटलं एकदा कपडा आणावा म आपण एक
सॅमपल आधी करून बघायला पाहिजे शिकायला पाहिजे मग करता येतय.
हा मी आणणारच इथे मला करायचंच इथे माझं आता हे गणपती आता जवळ जवळ आलं की नाई नाई म्हणलं तर ती दीडशे दोनशे रुपयाला एक विकल्या जातात उलट आमच्या मॅट सुद्धा आपण युट्यूबला बघून सहज शिकू शकतो. हम्म त्याला काय ते हेचतर लागत उलण वगैरे ते खालचे मॅट वगैरे आणून त्याच्यावर डिझाईन वगैरे जशा म्हटल्या तश्या कलर मोराची डिझाईन वगैरे करू शकतो. आणि आमच्याकडे कस चैत्र गौरी वगैरे पण राहते ना चैत्र गौरीला आम्हाला म्हणजे ते ला तच अस डेकोरेशनला वगैरे ठेवायला पण समोर.
ह हा हा.
हम्म चैत्र गौरीचा हा विकता येत कसं आपल्याकड कोणी आलं तर विचारतच हे कोणी केलं काय केलं आपण म्हणू शकतो मी बनवलं अस तसं. हम्म मग का हम्म तुमचं काय झालं एज्युकेशन म्हटला?
माझा डिप्लोमा झालाय त्यानंतर मेहंदी रांगोळीच हे आहे मला.
तुमच म्हणजे दहावी नंतर डप्लोमा झालेला आहे
दहावी नंतर हा दहावी नंतर तीन वर्ष डिप्लोमा झाला. मग डिप्लोमा नंतर डिग्रीला डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन मिळते ना. मग डिग्रीचे पण सेकंड इर कंप्लीट ए अजून डिग्रीचे दोन वर्ष ते माझे हे हायत पेंटिंग हायत. त्यानंतर प्रेग्नेन्सी नंतर केलंच नाही ते जॉब पण नाही काय शिक्षण पण नाही झालं.
हम्म हम्म हम्म तुम्हाला जॉब जरी करायं म्हटलं इकडच जावं लागत अस कोल्हापूर वगैरे तिथ तरी कुठ तुम्हाला इतकं भेट
हुं नाहीच कि म आता हे लहान मुलांना सोडून कुठं जात
नाही जातायेत तेच तर प्रॉब्लेम ए लहान मुलं एकदा जर घरी सांभाळायला एकजण लागत, मुलं राहत पण नाही आईशिवाय. मग काय, ते पण प्रॉब्लेम येऊन जातात आपल्याला. नाही होऊ शकत, असं काय नाय आता थोडे मुलं मोठे झाले की आपल्याला एक एक आयडिया येऊन जातात, तस्या करायच्या आपण काहीतरी करत राहायचं.
हा तर तेच की कायतरी करायचं आणि एक दोन वर्ष तरी घरात बसून काहीतरी करता कर च त्यानंतर मग बाहेर पडता येतय.
बाहेर पडता येत आणि आपल्या, आपल्या, मुलं आता हाताने एकदा खायला प्यायला लागल की संपला आता, थोडा आता तुमचा हा लहान पडत तो म्हणून नाही त थोडा मोठा झाला की मग तुम्ही स्वतःच चालू करा. हूं मगकाय नवीन नवीन आयड्या च येत च म आता काय अजून, आलं बाबा आमच्या इकड आभाळात तो काय की पाऊस आता जोरात आमच्या ईक कडक नाई आमच्या इकडे मस्त आता आभळ आलय भरून आता येईल आता रप रप रप. जोरात पाऊस येयांचा विचार दिसाला आता कसं आमच्याइकड आधी कमी होता पाऊस, आता तुमच्याकडे ऊन पडायला पहा, आधी नाही त तुमच्याकडे पाऊस पडून आमच्याकडे पाऊस पडायचा आता उलट झालंय हूं मग काय हूं! जाऊ दे बा पाऊस पाहिजे, आमच्या बोरलाय पाणी येईल मग
पाऊस पाहिजे सगळीकडच, पाहिजे पाऊस.
मग आता चहा पाणी का चार वाजता का चहा पाणी वगैरे किती वाजता घेता? पाचला त आमचं तसच हाय, काय दिवसभर पण करमत नाही काही नाही.
कर्म होय, होय. चालत हा छोटा पाच ला उठतोय.
का त्याचा टायमिंग ठरलाय वाट
ठरलेलं आहे दोन अडीच तास झोपतोय, पाच साडेपाच ला उठतोय. लवकर उठतोय, माझ्या बरोबर उठतोयच तो सहाला, सहा साडेसहा ला
अच्छा लगेच मागेच सगळं, म्हणून मग आता दुपारी झोप येती